घरी येतो थांब ह हॅलो
हा अणि का ग
हे नव्हती-
ह
ते एक नंतर नंबर परत बोलतेत ना आता कायतर कायतर बोलायचं म काय करणार
मोनाच किती वाजता सुटतय म्हटलं जॉब?
मोना सहा वाजता
सहा वास्ता व्हय स्कुटी घेऊनच यित्या नव
स्कुटी ती कुठलं ईत्या व्हय रात्रीच येत नाही.
रात्री इत नाही व्हय स्कुटी घिवून
नाही आता रात्र होतीया कुठे येईल रात्रीच जमाय नको काय
होय तेच म्हणालोय
बस न इतिया
अ हम
निम्म्या याच्याव बघ ह्याच्या जवळ दे कॉल करते पप्पा आले निम्पाणीत
ह म घेतानाच इलेक्ट्रिक हे घेचीला की नाही स्कूटी
आता इलेक्ट्रिक घेणारे रडायला लागलेत.
हा
सारखं चार्जिंग करा लागतय आधी मधी बंद पडलं तर काय करायचंय आणि ते चार्जर न्ह्याय लागते मनं कुठे जाईल तिकड
पण चार्जिंग आता जातय तिथ पथर ज.. लावायचच कि तेवढं
खरं सगळे जण म्हणतात काय की एकेकजण म्हणतात हेच बरं हेच बरं म्हणून.
पेट्रोलची बी लई महाग झाले नाही आता
हम्म ते तर होुणार सोड
म्हणून म्हटलं आता इलेक्ट्रिक आलती म इलेक्ट्रिक घेईल किती मोनाला हेय पगार
किती वीस पत्र पडतोय
वीस हम् हम्म बरोबर खोली भाड हे तर
खोलीभाड बाविशे किती आहे बाई
अ वीजही करून खात्या म्हंटलं
होय
म्हणजे महिन्यात ना बावीसशे रुपये जाणार
होय ते बावीशे जात्यात परत आता तेलाचं पैसे, पेट्रोलचं, बाजार भरत्याला महिन्याचा?
बाजार विकणा्या सगळनीच नव्ह काय
नाही हिकडंन पीठ एवढच नेतिया तिथनच सगळं घबरते तिची ती
गीता चोडून देेव एंत अंदु उटन
घेते त वा तर इकं आध तरच नाही तंतर नाही तच घेते ती
हा हम्म बब
सौंदर्य तिकडेच आहे
हो तिकडं काय सौंदर्य बी हम् मला आणिला हिलीसपोट हो हम् अ हो किती दिवस
किती दिवस काय कि माहिती काय मला माहत नाही
हम
एकट्या एकट्या बरोबर पाच वेळा लावा लागते
हो बरोज हा
ते पास हात जण निवडच पा सहा जणनी असं पाच तच वेळा
म रात्री त म इतरनी फोन केली ती बैनामाची
का
हेच कस बोला हे कराय
हा हा
हम् किती उशर बोलाल त्या बाई
त्यास्तची
ह ह ना बदा ते कुती उषर
मग तेच म्हटलं काम चालू आहे आणि नंतर कुणाला बोलाल काय बोलाल या
हं हं होय
हम्म सांग म्हणून सांगतलं तिला श्रद्धाला तस
हम्म सांगितलं की पप्पाला हम्म हम्
ते पाच जणांशी का सहा जणांशी करायच आहे पाच पाच वेळा किती हजार बाराशे रुपये मिळते किती मिळत्यात काय की बाई आता तू माझ्यावर बोलला अस मला पण मिळ- त्यात की हम्म
हा हा
तेथढस शंभर सव्वा दीडशे
हम् पानपरत
हम्म हम्
व बाहेर दऊघस तर गेला अस तर खाय नको आहे त्याचा खच काढून दयची ती
होय
हम्म हम्म नि तू फोन केलता कायला
मी तु तर सध्याच करायला नाही व
अं आमच्याकडे कोमच्या दिवशी केलताबाई बुधवारी केनता बुधवारी
हडद झाल वाडतकीी
अ बुधवारी केळता आमच्याकड होय
हा हा मला बी कावा केलता बाई व्हिडिओ कॉल बी एकदा केलता
हा वडयओ काल भी खळतयद
हम्म.
मी हच्यात नाल्याला दुसरुजी खेळता नंदी कृष्णा आल्या दुसरुजी.
हा हा.
हम्म ह बुधवार बुधवार न कोच आ भुटत ना काका खच्या दिशी केलता बाई
हम्म.
वेळ होता, म्हणून बोलाल मा संग बोला न् संग बोला त्यांच्या बरोबर बोलला.
हा हा
हम दहा वाजेपर्यंत ड्युटी हाय म्हणालता. आणि हाय म्हणालता.
हा हा.
तेच आता तीन वर्षात राहिलं नव म्हणताना बघ्या अजून म्हणाला. कवा तस हे करत्यात.
छान दिसल्या ती साडी पिको! करून नेलते नेसलेता छान दिसल्या म्हटल.
म श्रद्धा होय.
स्वतः पिको करून दिलती की नंदाताईला. नाही ग. त्या पिकाला दिल्या पिको फॉल करते श्रद्धा.
घेततीेस होय बाहेरच घेत्यावय.
घेत्या नाव. मी जास्त बसत नाही बन ते पिको फॉ पन्नास रुपये पिको फॉलला.
हा हा तेच पन्नास रुपये.
दिसते क होला म्हणून श्रद्धा बसते ते मशीन ज जड जात ना मग माझ्या. पाटीत वडन लागतेय. होय.
ते कसां काय.
काय किवाई ना त्या मशीनपेक्षा ते जड जात या. हम्म. कवा तर मी बसतोय नंतर मग तच करत्या.
तुमच्या.
हम् आता चार पाच महिने झाल हजार.
होय म भार हाय की. घर बसल्या ते बी उद्योगा आणि काढल्या.
होय ते काढल्या ह्यो ऑनलाईनच काढल्या.
आ हा.
ते बोलत्याल बी वेगळं आहे, आणि त का ह काम करत्यात ते आणि वेगळा आहे.
होय हम्म. मग त मागं बी काय करत हुती नंदीकृतवा अनेकदा गेलोते तवा.
होय करतो त कि ते हे करा टाईप करायचं आहे ते.
अ हो म्हणती बाई काय करतोय हे म्हणून.
होय.
हम्म हम् कसाय हे होत्यात म्हणून.
हम्म. एकदा हजार आलत एकदा आणि किती आलत आता चार पा चार काय किती आल बाई. तीन चार हजार आलत आता हे आणि करताल वेगळं.
हा हा.
खरेदी वर खरेदी आहे तिझी.
होय सारखं खरेदीलं बी जाते नव
जाते ना ये कधी रे
ह
कधी ग म्हणत्याणी
हम् ह् मावशी ना कायतरी घी की ग
हा मावशीला घराकडे येऊ दे कि मावशीला काय पाहिजे ते घेऊन देतो मावशी तिथूनच बोलते
अगं मा मम्मी लागले जेव्हाय करते तिघीस या या म्हण लागल्या आता कवा बघ्या बाई
होय ती घे तिने कोपऱ्यात ला तुम्ही यायला भत नसेल होय तिघी तिनी कोपऱ्यात झालं की ग सहा वाजत आल्यात कधी जाणारा घराकड
लावणार आणि जाणार
हा बरोबर
हम्म हम् तर यायचं म्हणता एक दिवस करून बघूया आता
बघा बाया ना तुमच्या कामावर
होय माझ कामाच्या बेतावरच कि
हम्म
प्यायचंच
हो बांगडून होतेय होय हाय अजून अजून
बायका नाहीता होय बाहेरच्या का
नाही गलाई हे नाही म्हटल्यावर घ्याय नाही आम्ही तिघी आलता मग ती बारकी मावशी गेली दुपारी
हा हा जेवणाच करायला जेवण करायला काय म्हणले
हो जेवण कराय
हां हां
मस जरा जरा ह्या उन्हा तोपर्यंत काढायचं
हा
हम्म म्हंटलंवर घ्यायनी माणसं
हमं
हम् हम् त्या अकुच्या काकाचा बी अक्सिडेंट झाला ते बघाय मध्ये यायचे‌‌... कुला कुठं नाही बाई आहे.
काय ते,?
ते युवराज मामाच्या बाबाचं गं. अक्षरटण झालतवा! हम् काय तास तुटलेले काय म्हणाल तर नवा?
कुणाचे युवराज मामाच्या बाबाच काय म्हणाले? कपायला लागल तर त घेतल!
काय लागल तर म्हणालत न?
मग काय झालं?
यायचं म्हटलं का नाहीय बाई याय?
हा कुठं काही तच घे सारखं तिने पडणार सारखं लागणार हिला सारखं बरंच नस. सारं काय बघान जात?
होग ते मावशी किवटी बाई ड उोभे झाल्या.
झाले ते गोळ्या, औषध न बघ.
ते शेवण तटत ग, तर दिसाल्यान. ड्बल शेवंत, त डुब्लिक. किथ!
हा...
आंदी साहेब, कशीच आहे ना? तस झाल्या पांढरीकडने हे.
हम्म अगं सर तरण साडी दिलीय त ह जी.... जर क!
हा मनालती.
मग इसरली का काय द्यायला?
हम्म असू का म्हंटलं हे तर.
हम्म, हम्म.
हम् ती ही राजेश्री बी तशीच होणार म मावशिकत.
होती आवडत ती पण.
ती बी लई जााड झाली बाई....
होय!
मास मास, मूस, मास, मूस, करते ना. म.
होय सखी.
शमल आणि पर्या आहे.
हा, ती हाय होश.
श्यामण का काय? बारीक तुरकाटिकच आहे.
हम्म, आता आणि बरी झाली बाई.
तंगलाता! न तरर बा.. हो. कश आम्हाला हे झालते बा? जा! सहा पावणे सहा ह. ते म माग घर पा वाचकीे बघितलेलं?
पूजा घरात असू र.
होय, पूजा घरात चालते दुपारपत्रती बी.
मलते आहे!
होय!
हम्म.
हम्म, पारला मग गेली जेवणाकडं.
हा, हा.
ह माणसं आता काम जरा हे आहे म्हणून आमच आम्हीच करताव ग. होय. नाही काम चालू झालं कि मग हे करायचं.
हा
हा ह देतो बग नमाकड.
हा दे. देतो श्रद्धाकड.
हा हॅलो,
हॅलो,
हम्म.
झालं काम.
झालं. मम्मीतेन चाललेत ग आता घराकडे. अजून अजून आम्ही आम्ही पप्पांच्याबरोबर जाणार.
हम्म हम्म
हम्म हम् होय. आता जाऊन आणि त्यांनासनी घरातली काम असत्यात ग म्हणून.
होय शेण...
हम्म..
धार....
तेच मी म्हणालतो, तिला दुपारी येशील का नाही जेवायला म्हणून..
तेच की, काय बाई, विचित्र आहे ग बाई....
शहाणीच नाही. ह्यानी चहा पितात ना बाकीची हि..